हा आनंदी गोपाळ नाट नाटक होत ना वेगळं होत पूर्वी जे नाटक लावायचं आनंदी गोपाळ मग दूरदर्शन व वगैरे मी बघितलेलं आहे.
नाही मी नाटक नाही बघितलं मी कादंबरी वाचली ती आणि त्याच्यानंतर तर डायरेक्ट तो चित्रपट बघितला.
चित्रपटात थोडस हे दाखवतात थोडस म्हट अतिरंजित पण थोडस असत ज आहे त्याच्यापेक्षा जास्त पण दाखवलं जात कधी-कधी.
हम् पण कादंबरीमध्ये खूपच भयान दाखवलेलं म्हणजे एकतर त्यांच ते मारणं वगैरे सारखं शिक्षणावरून
हो आणि तिचं मूल पण जात असं लहान वया तिला म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये मूल पण जात अस ते आता पिक्चर मध्ये दाखवलंय की नाही मला माहित नाही पण, पिक्चर काय पाहिलेलं नाही. हम्म हम्,
आणि ते कसं होत की आई आणि आजी पारंपरिक म्हणजे त्यांना ते नको अस आणि नवरा ऐकत नाही आणि तिची गोची होती आता की कोणाचं ऐकायचं नेमकं, नवऱ्याचं ऐकायचं कि, आजीचं आणि आईचं ऐकायचं.
हो-हो हो!
समाज वगैरे मग तिच्या सवतीची आहे तिच्या बाजूने ऊभी राहते, जि त्यांची म्हणजे पिक्चर मध्ये तस. दाखवलंय की गोपाळरावांची जी बायको गेलेली असते तिची तिच्या आईला ते आणतात राहायला, आणि ती आई साथ देते मग तिला म्हणजे आधी नाही देतय आधी खूप नावं ठेवते पण नंतर देते सात पण काय ते वातावरण सन्न झाल्यामुळे त्यांना आजारच होतो म्हणजे काही उपयोगच होत नाही ते शिक्षणाचा त्यांच्या,
म्हणजे ते प्रत्यक्ष व्यवसाय किंवा काय म्हणत प्रॅक्टिस
हा नाही आणि स्वतःसाठी पण नाही काही करू सगळ म्हणजे अभ्यास केला पण प्रॅक्टिकली स्वतःवर औषध वगैरे असं काही नाही केले फक्त ते ती नवऱ्याची एक जिद्दा आहे शिकायचय हुन दाखवायचंय बस
आणि पहिली डॉक्टर होण्याचा मान मिळाला फक्त एवढंच
हो, पण कस अस झालं की म्हणजे, म्हणतात ना ज या अंगी मोठेपणा यातन कठीण तस झालं की त्यांना आता मोठेपणा मिळाला पण स्वतःच त्यांचं आयुष्य अर्ध भटच आणि किती वेद वेदनामय होत ते कि ते तिकड राहायचं
स्वतः साठी न करता ध्येय गाठण्यासाठी जगत गेल्या इन शॉर्ट!
हो आणि ते कोरडे पाव वगैरे खायचे बट्टा खाऊन रायच ते सगळं आणि त्या वळेला नऊवारीत साडीवर शूज वगैरे आणि समाजाच्या विरोधात जायचं म्हणजे दिव्य होत मोठ तरी त्या वेळेला सावित्रीबाई वगैरे बऱ्याचशा स्त्रियांनी हे केलं म्हणून आपण आज हा दिवस बघू शकतो
हो-हो पण काही घरांमध्ये शिक्षण घरात दिलं जायचं बाहेर दिलं जात नव्हत असं म्हणजे काही बायका अजून पण शिकत नव्हतं असं नव्हतं काही लोकांना घरात शिक्षण पण बायकना दिलं जायचं ताई पूर्वीच्या काळात असं फक्त ते समोर नव्हतं. किंवा लोकांपर्यंत दिसायचं नाही असं पण होत.
गारगी मैत्री त्या होत्या? पूर्वी त्यांना वेद उपनिषद सगळे पाठ होते कि,
हो लक्ष्मीबाई ज्या झाशीची राणी त्याच म घ्यायला वाचायला पत्रवार केले त्या सगळ्या शिकल्या पण होत्या युद्धाचं शिक्षण पण त्यांनी घेतलं होतं. पण त्यानंतर मध्यंतरीच्या काळात थोडासा इंग्रजांची राजवट आली आणि थोडं गडबड झाली थोडी बायकांना परत काय म्हणतात कोशात राहाव लागल.
मोठ्या घरांमध्ये होत तर सामान्य घरातल्या स्त्रियांना नव्हत.
हा हा मोठ्या घरांमध्ये ज्या मोठ्या लोकांना बायकांना शिक्षण दिलं जायचं शि व तर शिकलेल्या असायच्या घरातल्या घरात तेवढं होसायचं त्यानां
आणि तेव्हा कसे ते बारा बलुतेदार पद्धती होत्या तर मग असे नियम पण होते ना कोण कोणी शिकायचं कोणी व्यापार करायच कोणी युद्ध करायचं त्यानुसार पण होत आणि तेव्हा कसं मग देव घेवच म्हणजे एक कणी शेतकरी शेतकऱ्यांनी धान्य देऊन केस कापायचे धान्य देऊन म्हणजे
हो हो बारा बलूते बलूते काळ सिस्टीमते होती.
हा मग त्या पद्धतीमध्ये त्यामुळं आणि वाटणी तशी केलेली होती की पूर्ण कुटुंबाचा बाहेरचा भार पुरुषांनी उचलायचं आणि घरात पै पाहुणे काय जे स्वयंपा हे सगळं असेल ते बाहिनी करायचं
पण काही बाबतीत विचार केल्याना तर चांगलीच आहेत टीपीटरचा दुरुपयोग केला गेला आज अशामुळे वाटत कधी कधी कि खरंच काही गोष्टी त्या काही हो एकाच हे केलेल्या बऱ्याचच कौशल्य असत आणि ते चांगलं पण होत काही बाबतीत ते चांगलंही होत कारण का आताच्या काळात बायका पण धावतात नोकरीसाठी काय विषपन होत कि ते खर्च होत बाहेर जाऊन काय घरात पण लक्ष नाही बाहेर पण थंड नाही काहीच काही नाही आणि हाव म्हटली ना तर ती संपणारी नाही आहे पैशाची किती तुम्ही केलेत तरी कमीच पडणार आहे ते
आणि दोन्हीकड करावं लागतं घर बाहेर दोन्हीकडे अडकल्या ना म
फक्त एवढंच केलं पाहिजे की आताच्या नवऱ्यानी थोडस बाईला पैसे वगैरे व्यवस्थित दिले ना खर्च करायला व्यवस्थित म्हणजे अगदी उथळ माथळ पण हे पण तर बायका कशा जातील घराकडेच लक्ष द्यायचं बघाचं मुलं व्यवस्थित तिकडे तिकडे भटकला नाही का त्यांना काही वैसणे किंवा कुठे वेगळ्या बोळणारा पण लागणार नाही असं परत त सिस्टम खर चालू व्हायला पाहिजे खरंच कारण आता बायकांवर पण पर वाईट दिवस आलेले आहेत कसे गैरफायद ता काय काय होत ना अ ज घटना ऐकतो ते वाटत घरात कधी कधी राहणं घरातून काम सुद्धा करणंच बर
हो कारण बाहेर सेफ नाहीच आहे कुठे काय
आणि बायका पण म्हणून प आपण खूप वहावत जात नको त्या गोष्टीकडे म्हणजे पाश्चमात्य गोष्टींच किती अनुकरण आणि किती हे असलं पाहिजे हे पण थोडस असायला पाहिजे थोड मर्यादा घातली पाहिजे वहावत जातात हा खूप वहावत जातात आणि मग मुलं पण खेली तर मग बाई पाटून नाही घेत आपणच तसं होत मुलानी भेटच काय त्याच्यामध्ये चुकीचं नाही असं आहे ना
तेच ना! आता कस
अति र अति हो होत चाललंय त्यांचं.
प्रत्येक गोष्टीला आता म्हणत प्रत्येक गाण्याला दोन बा प्रत्येक नाण्याला दोन बाजू होत जेवढ चांगलं आहे, तेवढ दुसरी बाजु वाईट पण आहे, आता एक अस झालं की स्वयंपूर्ण झाल्या काही खर्च करायला म्हणजे आता असं होतं की एखादीच्या आई वडील गरीब अस तील तर ती मुलगी आता सासर सांभाळून आईवडलांना पण मदत करते. पण त्याच्यानंतर असं झालं की, त्या स्वतः कमवायला लागल्यामुळे तडजोड करत नाही शक्यतो, म्हणजे कोणावर अवलंबून नाहीये ना मी तर मी कोणाच ऐकणार नाही मी माझ्या मनात त्यांची मर्जी अस वागणार आणि मग त्यामुळं म्हणजे लग्न टिकत नाही आहेत म्हणजे बरेशे मला तर मी बघते आजूबाजूला दहा लग्न झाली तर चार पाच घटस्फोट होतात त्याच्यातले
आपले लव्ह मॅरेज पण जास्त घटोस्फोटीत असतात. ते आणखीन का? काय म्हणतात हे आहे शोकांची काय त्यातली आश्चर्य वाटतं त्याच
कोणावर अवलंबूनच नाहीये त्यामुळ मग सोडलं तरी काही फरक नाही पडत असं
अ आणि काय होता मुली पगार पण खूप असतात काय काय म्हणजे पॅकेजेस पण एवढी मोठी असतात ना! की त्यांची अशी इच्छा असते की, माझ्या नवऱ्याचा पगार माझ्यापेक्षा जास्त असला पाहिजे, आता नवरे कुठून शोधून आणायचे की तुझ्यापेक्षा जास्त पगार वाले. सगळे लग्न पण होत नाही. आणि मग काय वेगळं रिलेशन ठेवण मग वेगळंच काहीतरी हे, समजघातकच गोष्टी जास्त घडायला लागतात त्यामुळे.
आणि मग मुलं बाळ असतील तर त्यांच्यावर पण परिणाम होतो त्यांच्या
हो हो हो आता दहा दहा वर्षाचा संसार झाल्यानंतर घटस्पोट म्हणजे मुलं एकदम हे होतात ना दिसत य मग दोन्ही आईवडील आपले जिवंत आहेत आणि त्यांच्यात काही नाहीये. आईवडील कोन केलं तर काय त्याना वाटत नाही, पण असताना ऐकत्र नाही. त्याच वाईट वाटत जास्त
हम्म! आणि आजकालच्या आई वडील पण मुलीच्या संसारात नको इतकं इंटरफेअर करतात. की आम्ही हो तो सोडून
सोडून ये हा तेच तिला माहितच नाही कि कॉम्प्रोमाइज करायचं असतं, काय करायचं असतं, हे नाही लाईव्ह इंटर तर नाही जास्त एव्हन सासूने पण नाही केलं पाहिजे. त्यांचं त्यांच संसारण ते बघतील काय तरी आपण आपल्या गरज वाटली त्यांनी सल्ला मागितला हा सल्ला मागितला तर द्यायचा अदरवाईज कायच त्यां फक्ती
आणि हल्ली जास्त भांडणं कशावरून होतात, म्हणजे कि प्रत्येक वेळेलाच सासू म्हणतेकि आमच्या वेळेला हे असं नव्हतं, आमच्या वेळेला हे असं नव्हतं, आम्ही असं त होतो इथं जास्तहे होत. पण प्रत्येक पिढी बदलते वातावरण बदलत तर ते सगळं सेम राहणार नाही. तुमच्या वेळ च होत तेच नंतर राहणार नाहीये म्हणजे आता नॉर्मली मी बघितलं ना तर आता बघा एक प्रेगनेंट वगैरे राहिली मुलगी तर तिला दर महि पहिला सोनोग्राफी करावी लागते पुन्हा मग अल्ट्रा सोनोग्राफी करा हे ब्लड टेस्ट करा ती टेस्ट करा मग तिची सासू म्हणणार आमच्या वेळेला नव्हते. ले नकरे आम्ही तर डायरेक्टच दवाखान्यात गेलो किंवा आम्ही घरीच झालो.
गाडीवर खर्च होतो. हा खर्च होतो, ते पण हा.
हा पण ते असा विचार करत नाहीत नाही, की त्यावेळेला वातावरण शुद्ध होतं. तुमचं खाणं ऑर्गनिक होतं. सगळं आता सग सगळं भेसळयुक्त खाणं आलं. वातावरण प्रदूषित आलं, तर त्या बाळाला त्रास होणारच म्हणजे, ज्या वातावरणानुसार जो बदल होतोय, त त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे.
हो हो हो हो.
हे उपाय पण काय? असे म्हणजे हॅलो!
स्वस्त नाही आहेत. उपाय पण आता हल्लीचे उपाय पण स्वस्त नाही राहिलेले आहेत. हॅलो! उपाय पण म्हटलं स्वस्त नाहीय, ना.
स्वस्त नाही आणि ते म्हणजे ख खात्रीशीर पण नाही येत कारण, की मी आत्ता बघते, ना. तर असं सगळं काळजी घेऊन, झालेली काळ सुद्धा नॉर्मल होतात.
आय बी एस करावे लागतात. पाच पाच. कुठे सक्सेस झालं, तर झालं देवाची च कृपा म्हणायची. तुमचे आहेत. का कॉल अजून आपलं दहा मिनट झालं. आपला कॉल परत आहे का? तुमचा मी करू? करूया एक एक का वेळ असेल, तर हा का उद्या करूया, कसं तुम्हाला जसं तसं मला वेळ आहे.
तुम्हाला जमत असेल, तर करूया एक नाही तर मग राहू दे. तुम्हाला काही कामं असतील.
नाही, मी एक कॉल करते मग तुम्ही एक करा. मग आपण थांबूया. उद्याला एक करुया चालेल.
हो हो तुमचा एकच होता, ना शिल्लक.
अ मला परत आलेय कॉल मग तुमचं पण आहे, ना टास्क. म्हणून, म्हणतेय चालेल. हा चाल
हा.